येतोय आवाज?
हो येतोय येतोय. येतोय हम्म म कसला क्लास करताय आता?
अ माझं म्हणजे अगोदर मी जिथे होते ना त माझं बँकिंग वर होत सगळं एस ए पी म्हणजे सॅप मॉडल होतं. म त्याचा माझा कोर्स झालाय, आता जस्ट आणि म आता मी नवीन त्यांच्यातच कोर्स ए आय जनरेट ते ए आयचं करते. हा पुढचं वर्चन येस.
हम्म हा मं चांगला आहे, क्लास करून ठेवायचे. जॉब साठी कामा येतात.
हा ना म्हणजे सरचिंगचा जॉबचं वगैरे सध्या तरी हो चालेल म काय जॉब पण मग मला कसं असं वर्क फ्रॉम होम जॉब हवाय मग
अं बाहेर न जाणं घरूनच नाही क हा होईल ना. मग तोपर्यंत बराय टाइमपास. ह ह
ना मग अभ्यास करत करत मग करायचं. हा हा
पण करून घ्यायचे, दोघही काम करायचे. म हे संपल्यावर ट्रान्स्क्रिप्शनचं पण आलेलं आहेत ना नवीन.
हो तुम्हाला आलंय काय?
ना म ते कि नही ज्यांचे कॉल पूर्ण झालेले आहेत ना
हा त्यांनाच आलेले आहेत माझे दोनच कॉल राहिलेत म्हणजे हा तुमचा एक आता होईल तो आणि एक अजून एक नाहीतर माझा ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क चालू आहे मी तोच करत होते आत आ तेवढ्यात तुमचा कॉल आला मला
हा म्हणजे तुमचं ते काम पण आलेलय
हा माझे ते वीस आलेत मला त्यातले माझे आता पंधरा झाले
हो ना मी तर असं ए कल की ते स्टॉप झालं का नंतर पहिल्यापासून परत चालू होतयं
काय हा ते आत्ता दोन दिवस ॲपचा काहीतरी इश्यू होता ना
हम्म हम्म
होय झालं असलं माझा तो टास्क मी आज आज काल आलेला मला मी आजपासून चालू केलंय
हो का
हा कारण की त्या मॅडमनी सांगितलेलं ना हा टास्क पूर्ण झाल्याशिवाय तो टास्क चालू करायचा नाही म्हणून पण मग माझे दोनच कॉल राहिलेले हा मग कोण फोन करायला पण नव्हतं आणि तीन राहिलेले मगाशी एकीला फोन केला पण तो कटच झाला फोन मग कायतरी नेटवर्क इश्यू होता म्हणून मग केलाच नाही म नेटवर्क इशू सॉल्व्ह झाल्यावर थोड्या वेळान कर
मधे पण दोन दिवस हा मधे पण दोन दिवस बंदच होतं ना
हा बंदच होतं
हो त्याच्यामुळे कॉल कोणाला करताच येत नव्हता आणि लागत पण नवत
हा आणि मग नाय लागलं नेटवर्क इश्यू म मग तो कॉल परत करता येत ना तो तिथून स्टॉप झाला की तू कंप्लीट दाख दाखवत हा
परत नवीन कॉल करावा लागतो
हा ना तेच ना
हम् मी घर रीच असते शिवण काम वगैरे करते बाकी काय मग बाकी काय दिवसभर असत मुलांचच. शाळेत न सोडान क्लास ट्युशन आणि आलेले कामण काम मस्त चालू दिवसभर
काय काय शिवता तुम्ही?
सध्या ब्लाउजच अन साड्या पिको फॉल वगैरे करायचे. बाकी ड्रेस वगैरे नाही ड्रेस नाही करायचं आय ड्रेसचं पण
अच्छा.
ते नाही केलेलं अजून.
म ते नऊवारी साडी वगैरे ते पण येते काय शिवायला.
नाही ना अजून मी तर केलेलेच.
हा हा हा.
फक्त ब्लाउज वगैरे बस. ब्लाउज क शिव ते आणि साड्या पिको फॉलला येतात तेवढं करते फक्त. बाकी मग काय नी. हा रिकामं बसल्यापेक्षा तेवढं चालू असतो.
हो वेळ पण जातो आणि त्यात कारण की माझ्या सासूबाई शिवतात सगळं ड्रेस साड्या. मण नववारी साडी वगैरे मस्त छान छान शिवतात हो शिवतात.
आणि मी किती घेतात नऊवारीची त्या
नाही ऍक्च्युली मला एवढी आड नाहीये काय पण ब्लाउज पण नाही मला पण काय आयड नेह ममी नाही विचारलं कधी त्यांना पण शिवताात छान कारण की माझे वगैरे तर शिवतात ना.
आता घरी शिवणार म्हटल्यार आणि प्रोफेशनल श होणार असेल तर मग अजूनच छान ना मग.
हा प्रोफेशनल म्हणजे अगोदर म्हणजे लॉकडाऊनच्या अगदर क्लासेस वगैरे घ्यायच्या त्यांची जवळ जवळ चाळीस हा चाळीस पन्नास स्टुडंटची बॅच होती
अरे पाप रे म मोठा क्लास होता.
हा पण आता लॉकडाऊन नंतर न कोणी येतच नाही. ते ऑनलाइन झाल्यापासून शक्यता कमी आणि मग त्यांना होत पण नाही आ जास्त. मग त्या नाही घेत म्हणजे विचारतात क्लासेस साठी वगैरे पण मग एक दोघी हा एक दोघी जण विचार मग ते दोघी तिघींसाठी नको वाटतं घ्यायला.
नाही बरोबर आहे किमान मुली बॅच परवडली पण सात आठ मुली पाहिजे किंवा पाच सहा मुली तरी पाहिजे. हम्म बरोबर आहे ना. हम्म चांगलं आहे मग मागे ग्रुप टाक नारी शिवाय वरे त्यां मग त्यांचेच असतील कदाचित त्या पण जॉईंट आहेत का.
नाही त्या नाही याच्याय.
मला वाटलं का ते आपण आहेत जॉईन कारण की मागे नाही का सत्कर्म च्या ग्रुपला टाकलेलं त्यांनी कि नऊवारी श मिळेल वगैरे असं मला वाटलं त्या पण जॉईन आहेत की
नाही मग दुसऱ्या असेल कोण तर त्या नाही.
हम्म नाही आता बरो बऱ्याच महिला आहेत ना कोणी काय बनवलं आता आमच्या घरात पण माझ्या सासूबाई पण लोकरीच्या सगळ्या वस्तू बनवताय लग्नाचे शोपीस वगैरे असतात ना? रुखवताच्या वस्तू त्या सर्व वस्तू बनवतात लोकरी सर्व वस्तू दरवाज्याचे तोरण रुमाल स्वेटर मफलर वगैरे अशा सगळ्या गोष्टी
हा हा छान ना उलट छान
हम्म त्याच्यात मायक्रमच्या वगैरे छान छान असतं दरवाज्याचे तोरण असतात ना मायक्रमचे झुमर वगैरे अशे बऱ्याच वस्तू बनवतात फ्लावर पॉट
हा छान आहे ना मस्त
रिकामा दिवस पण जातंय ना. हा बरोबर आहे का नाही मग हो सर
अच्छा.
चालू असतं म्हणजे आमच्या प्रत्येकाच काही ना काही चालू असतं.
आता मे महिन्यात लग्नाच्या सीझन मुळे वगैरे ऑर्डर असतात.
हो मग आलं मग मग मग त्यांच्याकडे रुखवताच्या माझ्याकडे वेगवेगळ्या असं हम्म मग तेच ना तिकडचं तिकडंच पास हून जातं ना मग
हा तसं काहीतरी बिझनेस पण छान म्हणजे
जोडीला असला का हा जोडीला असला का मग फरक पडतो ना असं नाही रात
हो ना ते पण आहे काहीतरी काम वगैरे म्हणजे आपलं माइंड कुठ तरी सेट करून ठेवायला पाहिजे
कारण कसं रिकामा रिकामा आहे ना डोकं डोक्याला वेगळेच विचार येत
विचार येतात हो नाही बरोबर ते खरंच हा हा
पाहिजे.
हो मला तर खूप आवडत बिझी राहिलाय मला पाहिलंय पासून जॉब ची सवय आहे. होय बाहेर जायचं वैगरे मग ते नको वाटतं असं. नुसत जेवायचं खायचं आणि बसायचं मग बसलं की काय होतं विचार तर येतातच डोकयात पण मग झोप येते.
खरं आहे.
हा हा आणि मग झोप झोप आली ना दुपारी एक तर झोपायची सवय नाही दुपारीची मग झोप आली कि मग रात्री झोप येत नाही लवकर
पण बरोबर आहे त्याच्यामुळे जॉब करायची सवय असल्यामुळे ते रीकामा दिवस जात नाही अजिबात
हो ना अजिबात म्हणजे अजिबात नाही
होईल करत राहायचा प्रयत्न करत राहायचा मिळून जाईल जॉब पण
हो.
चला काय म्हणतंय अजून?
ते काय नाही छान वाटतंय तुमच्याशी बोलून गप्पा मारून.
हो मग त्यानमित्ताने वेगवेगळ्या दुसऱ्या मैत्रिणी मैत्रिणी भेटतात काही वयाने मोठ्या असतात काही वयाने लहान असतात. सर्व प्रकारचे भेटतात ना? मग मग नवीन नवीन विचार माहिती होतात.
विचार माहिती होतात. ते पण हे बरोबर आहे. माहिती होतात. कोणाची भाषा वेगळी अस ते कोणाच काय वेगळं असतं त्यानिमित्तानी समजतं कोणाचे विचार कशेत आपले विचार काय आहेत, समोरच्यानचे विचार काय आहेत? कुठे काय चाललंय? काय नाही. असं म्हणजे जनरल नॉलेज
होतं नाही का ते पण हो
हम
चांगलय. उपक्रम तसा छान आहे हा. नाही. म्हणजे कसं महिलांना काम पण मिळत आणि नवीन मैत्रिणी पण मिळतात. नवीन विचार
हा विचार पण माहिती होतात आणि आपण त्या विचारानं वेगळ्या गोष्टी पण
शिकायला मिळतं. अजून अजून आपल्याला पण उत्साह येतो की आपण पण काहीतरी केलं पाहि पाहिजेज सगळं ताज बरोबर
छान वाटलं तुमच्याशी बोलून. परत करेन कॉल तुम्हाला चालेल चालेल हो हो. थँक यू.
संपलं या आटनी नाव अ हॅलो.